मेलो कारे मी. आम्ही आज भरालोय. अरे भाऊ मला माहीतीए की थोडस तर राहिले आहे. हे मला माहीतच नाही. गप रे, हा ऋचा मुळे लगेच येवू शकला. जवळ येण्याची तुला काय गरज ए? तानी आणि च्याच काय तू. हारलं हारलं, हा नावाला झीरो फोर याव का नव, या. एकूण एकाला मी आलो तयारी करू अरे ख खर आ म ह नाही होते दोनशे रुप बापला. कोणतं घ्यायचं कोणतं घ्यायचं या पण सुपर रिवस हा तर हा तर. माू इडी ना माणूस ये श पू गेला आताई हरोपर गेला म्हणजे विशेष सबत अ ल व्याख साधत वर्ष हा मी दिलं त्याला काय ए कट दिव अर कस आल तुम्ही एजुरो फोर न्याला म ज माय तो नाही बई लेय पर आहे का अरे ये बंदल गेल हे रेव खरा उतरून ति थ डॅमेज गेलो कोणी जल हय माग बंद आहे गेल्वी फिरात ते हे पैसे परत येत सरा का. हा येत पैसेेत ऑलाईन
नाही ये नाही ऑपल.
गेलं प ऑफलाईन य ऑफलाईन साईल कोण हाय हा. ज माहित नाही काय म्हणते आयला म नयला आपण एवढे नो अरे काय का ल नोभोते तू मग तुम्ही सगळे लोक राह कोड चाललंय अरे एक ख्यात्याण गेली. गेल म्हणजे मरणार आहे अस तू जिकवलं नाही जिकवणार. काय मारलं बाय या मारून नाही ज कत ते समजल्या ना. ते अ गे गे नाही रे ते फुडलं ना उघड. वाटे वाटे. पण र त्याच्यापेक्षा मोठे नाही पण आहे ना बाकीचीन डबल्यू वर याच्यातपते नीट खेडलं तर आपण इ तीन चान्स राहते का अरे चार्जिंग नाही राहू दे तु झोप बाहेर मॅच सुरु झाली तेव्हा. ह
हम्म.
आी डबल पिकला तु्र आता नाही तोच गेम चालू राहील का बर नाही रे तो कशाला चालू जाणार आ त ह का अभ्यास राह राहिल मी तिथं काय फायदा नाही तिथं काय राय नाही काय माहिती नाही माहिती नाही पबजीला लाभह एरोप्लेन उड्या खात हा मग काय असं थोडं फार अरे. बला नाही तुला काय वाटलं डायरेक्ट अस अचानकसेल को लागलं. बड्यहार सुद्धा आहे विमान सुधा आहे त्याच्यात हेल कॅप्टर अरे स्टील बॉडी येव आ नादखुळा यरेां स्टील क रम हा बीजेता ना हे ऋषगपे रे होपय कर
हम ह ह हो म पा
हो आधार येतो तिथे
होयो ह ये अरे जीव अतिच्या
लेस टिंचीिस गन बेटन हा भी ट हगे मॅक् सेव्हन
गेली गेली गेली गेली पडली पडली पडली कुठून ह येेतलं कर आणि ए चोरला मी चोरलाार ह खेत य त तू पै पैसे हे फोन पे म नोटिफिकेशन वग माझं तेच होते आहे ना खाल्ल बा खाल्ल खाल्ल काय रे त्याला दिली आजिने थांब थोडे पैसे नाही गतरी गतरी गतरी याच्या थरच्या याचे हाय बाय
प्रश नाही तुमच्या नाही ते आता कि
पैसे त्याचीचल नाही पहिले होत फि पालं पण तस नाही आ ते आ भेपय कसो लपू काय करतेय कोणत रेव होते तू होत र त्री म होशील का मता एक सेटन झालं झालं कस आरप्यावरता काय कारण तू माझ्या नशिबात डाउट आहे काय
तु दाॅन
कुठे झालं आता त्या मागाच्या गेम मधी झालत ना अरे टाइम राहतो एवढंच कधी घेऊ शकतो पाचशे तेच वांदे है कुटं काय झालय ए हं आले मग. ते पण मग
घे ना इत कायम उभा राहतोय जागी जागी तर
घे टाईमच घे
बस की
ते ते बिसलरी तयार करालेत तिथं असतय काय माझे पाच टक्केनी जातेत पैसे किती पैसे तिकडून घ्यायचय न ते वरती तीनशे माल देतील हॅलो हे द्या न
अरे एवढं जमत बॅगेतून काढायच तुला. पुरे काय? हा बास. अरे विशाल एवढं नटायला, हा हा.
जे ते म्हणतो, टाइमपास म्हणून खेळायचं काय ते?
अरे कोण पाहतंय? मी त्याला ते वेळ हाय की नाय?
अ एखांद मारेला असुंदे, ते नरसाळ पाहत अस याग सारखं हम्म, हम्म. त या इथलेच घेतं बर का हा घेतले बाबा पाचशे. काय घट्टा पडीला व्हता का? हम्म. ह दोन तासात चारएक मी मारणार हाय मला माहिती आहे. आण दे सार पुढे यालतो. इथन्यान कीती हाय रे? सातशे माझे त. हा इकडे म्हणतेत, न्हाय मी एकच सुरू कर. थांब, भारी घे पीस. कुणाचेच कुठय विलन सु कोणतय? आम्ही थांबतो की मग, की मग मांडी मांडी. अ हं लेट रितेश रॉय.
हा.
काय हुतं? चालत चालत, काय म्हणतो? जातो आहे. रंग न्हाय, रँक न्हाय, म ती इटलीस्टन हाय. टपलया ते. आमची कुठं हाय? लोकेशन टाकलंय की, हा समजतय मग. ह हा आणि हेला हॅन्डल हाय की नवीन हे? ए आ रुपये. गेला गेला गेला उगीच गाडी मारताय आमची. म गाडी तू इथं सोडणार नाही, एवढ माहित माल. कीतनी बुलट? इथून चालू गाडी थोडी मारली, ही होती गाडी. ते या शेतात बसताच येई न्हवं. अअअअ झालं की आपली ही. दोन म्हणंडे आज येणार होतीत. कुट रे? आजच झालं. ह बे फोन ते दिला नाहीस तिला. हिमालयला चल क. दोन तीन तास चालतं काम.
हो. येथं डिझेल बिझेल नसतंय का तर? इकडे या रे अ
काय करते कॉल किती वेळ माहित नाही म्हणता तू केलता कॉल